हॅलो!
हा बोला कि आता. हा हा येतोय माझं येतंय का तुम्हाला? हा हा मगाशी त कट झाला हो. स्वयपाक वगैरे?
हम् स्वयंपाक वगैरे झालेला आहे
हा आपण मगाशी बोलत होतो त्या बेंद्रा, बेंदूरूच्या सणाबद्दल हा हा तुमच्या काय संबध कोणता म्हटल? कर्नाटकी बेंदूर का?
कर्नाटकी बेंदूर आमच्याकडे सर्रास साजरा करतात. सगळेच हा तुमच्याकड महाराष्ट्र
हा थोड्या भागात कमी आहे अ सासरी आमच्या अ कर्नाटकी पण असतोय, आणि आमच्या इकडं मात्र महाराष्ट्री असतोय. तो साजरा करतात. हा माया माहेरमध्ये पण आणि सासरमध्ये पण.
हा म्हणजे दोन्ही साजरे करतात.
हा हा दोन्हीच कडे तेच करतात अ तुमच्याकडे असं म्हणजे बेंद्राला काय काय करतात?
आम्ही तर आता आमच्यात काय बैल वगैरे काय नाहीयेत
आ त्यामुळे घरीच पुरणपोळी वगैरे बनवून, देवाला निवद दाखवून मातीचे बैल असतात ते विकत आणते. त्याचीच पूजा करून त्यालाच नैवेद्य वगैरे दाखवते.
आणि मी परत आमच्या इथं म्हणजे गावामध्ये ना, मोठे बैलांच्या मिरवणुका वगैरे असतात त्या सजवून नटवून मिरवणुका काढतात. परत ते ढोल ताशे आणून वाजवत्यात भर पूर म्हणजे छान करतात. बघण्यासारखं असत ते. रॅली काढतात बैलांची सजवून नटवून.
एकल वगैरे थोडंतात
हा. कर पण तोडत्यात. ते कधी मी बघितलेल नाही. कर वगैरे तोडतेल खरं ते तोडतात असं ऐकुण आहे मी खर ते बैलांची मिरवणूक सजवून. त्यासनी आंघोळ वगैरे घालून. नवीन सगळं दावणी तेन बांधून. त्यासनी त्या दिवशी
हा.
बाहेर घेऊन जात्यात. फिरवून आणतात बैल मग त्या शिवाय झुपत नाहीत मग ते नांगराला त्या दिवशी त्यासनी.
तो म्हणजे कर्नाटकी बे म्हणजे बेंदूर हा सण शेतकऱ्यांचा एक खास आहे. आमच्याकडे कस साजरा करत्यात सांगू काय. आमच्याकडं घरात पुरणपोळी करायलाच लागत्या. आणि त्याच्या अगोदर अ चकली आणि करंजी आपण कानुल्या म्हणतोय कणी करंज्या
हा कर असं तळत्यात ना.
हा कर तळाय लागत अ. आणि परत बैलांच्या शिंगामध्ये घालायला कणी आपण जे तिखट करतोय कणी चकली त्या मध्ये थोडी वेगळी शिंगामध्ये घालायला असं गोड आणि करायला लागत्यात.
होय. अ हे नवीनच आहे की मग मी पहिल्यांदाच ऐकायलोय कसं करतात ते मग.
अ. ते आपल्या कणी कुणी थोडसं करायचं असतं. त्याच्यामुळे ते काय गव्हाच्या पिठाच्या करतात. शिंगापुरत्याच घालाय कुठ. तेवढंच थोडं पीठ मळून. त्याच्यामध्ये साखरेचं पाणी असं घालत्यात ओ. गुळाचं किंवा साखरेच आणि ते मळून मग तेवढं थोडे करून असं चकत्या गोल अशा करतात. बारक्या छोट्या छोट्या चकल्या.
हा हा.
म्हणजे असं तिकडे त्या गावामध्ये आमच्या खेडवळ भागात कसं अशा परंपरा शिंगामध्ये काही घालत नाहीत सोडा. निवद
हा.
निवद दाखवतानाच हे करत्यात.
हा.
खरं ते ते कराय लागते.
हा हा ठीक आहे. चकलीचच आकार द्यायचं काय त्याला.
हा हा.
ठीक आहे. ठीक आहे. चांगलं आहे की नाही.
होय होय.
ह नवीन काय तर ऐकायला मिळाल.
हा. आणि मग घरात आमचे काय आमच होत सोडा बैल आता तो विकला परवा. अ. त्यांना शेण धुऊून स्वच्छ त्या दिवशी अ शिंगांणा नवीन कलर वगैरे द्यायचा परत त्यांच्या शिंगामध्ये घालून सजवायचं असतंय. दोरी वगैरे सगळं त्यांना नवीन हे करून सजवायच. रंगवत्यात कोण कोण बैल अशी पूर्णच
होय. आमच्या इकडे पण तसं करत्यात की आणि ते छापे येऊन उठवून जातात कुंभार त्यावेळेला आमच्या घराकडं. म्हणजे कशाच छापे असत्यात. कोणसटो एक लाल कलर असते आणि पांढरा कलर असते. अस हुंबर्यासनी ना म्हणजे चौकटीला इकडे इकड असं छाप उठवून जातात आमच्या.
होय काय आणि आणिक ते काय असते व झाडपलेच असते ते आमच्या भागाकडे का नाही ते त्या दिवशी ते अ ह्याच पिंपळाची पानं घालून केली त्या दिवशी चौकटीला बांधायचं असेल त्याला काय म्हणतात तो माझ्या लक्षात येईना.
हा बेंद्रा दिवशी बांधतात का ह बेंद्रालाच बांधतात कि ते. ह ला बांधतात आणि त्याच्यातच नेवेद्य वगैरे पण त्यातच दाखवतात.
होय होय होय आणि त्यात का नाय ते बांधायचं असतेय व तेव्हा ते.
अ
त्या दिवशी ते बांधाय बांधतात म्हणजे आमच्याकडे कस म म्हणजे कसं बाहेर च्या काष्टचे जे लोक येतात. कने त्यावेळेस ते देऊन बांध देऊन जातात मग त्यांना थोडं थोडंस तांदूळ द्यायला लागत्यात.
धान्य नाहीत का?
हा हा मग त्याने ते देऊन जायच असतात.
हा हा हा चांगलंय की मग म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या परंपरा पद्धत आहेत आमच्या इकडे म्हणजे आता अ जनावरांचं तर काय कमीच आहे प्रमाण सोडा खरं जे हौशी आहेत ना बैलगाडी वगैरे म्हणजे ते बैलगाड्या त्या नेतात बघा शर्यतीला शर्यतीला वगैरे नेणार असतात. खरं तर घरात ज्यांच्या शे त्यांनी इ पण आहेत काही त्यांच्या ते करतात हौस ज्याचं आमची भ आम्ही मग काय फक्त बघूनच. ते घरात माती जबायला असते तेच पुजायच त्यालाच नेवेद्य दाखवून त्यालाच काय काय करायचं तेलाच म्हणजे मातीच बैल असतात ना देवार्या बर ये त्यालाच चुन्याचे कलर पेंट करून त्यालाच सजवायचं
होय काय
आणि आता होय आणि आता ते कृत्रिम ते कलर चे पण आल्यात बघा चिनी म हां ते का प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात बघा हा कलरवाले रंगीबिरंगी आता बैला आल्यात बाजारमध्ये ते पण आनल्यात कोणत हौसेन.
हा
पण आम्ही तर मातीचेच आनतोय
होय पहिल्याच चालीरीती येतं त्या सोडून आता बदलून हे नको वाटत नाही ते पहिलेच आहे ते होय की नाही
होय पहिले ज आहे ते पहिलेचेत आणि ते फक्त कसं फक्त देखाव्याला चांगलं वाटत ते कपाटामध्ये हे पूजायला करायला
ते अ गणपतीचे उत्सव असतो ना त्या दिवशी ते असं आमच्या इकडे पण तेच सजवायला ते ठेवतात म्हणजे त्याला डेकोरेशनला म्हणून
मध्येच सजवायला ते काय असं आपण गौरी वगैरे पुजल्या गणपती होय नाही काय आहे काय माहिती तेवढं खरं नाहीच ते मातीची बैला आहेत ना
हा त्यांना होय होय त्याची सरच येत नाही होय
ह तुमच्या इकडे मग वट पौर्णिमेतेन कशी साजरी करतात
आमच्याकडं वट पौर्णिमा बघा त्या दिवशी उपवास असतोय ह खास नवऱ्यासाठी आणि मग एक- एक गावात कसं आहे सांगु का अ वट पौर्णिमाला पुजुन येऊन असं जेवलं तर चालतंय म्हणजे ऊ
ह एकेकांची पद्धत आहे तशी.
हा आमच्याकड तर तशी नाही सोडा, फक्त उपवासाला त्या दिवशी वरी म्हणजे शाबू काय जास्त कोण खाईत नाहीत नाही त्याच्यामुळं वरी रीचा भात वरीचा भात करून खातात. आणि त्या दिवशी अ उपास धरून आपण तिकडं आरतीचं ताट, परत पाच फळं, पीस, ते दोरा आणी त्याच ते ओटीचं साहित्य असतयं. हुं.. आणि ते पाच मणी नेऊन तिथं बघा आपण एकमेकींच्या गळ्यात बांधतोय तुमच्याकडं आहे काय तशी पद्धत?
होय ते मणी बांधात्यात की पाच. पाच मणी ओवलेले असत्यात छोट्या -छोट्या धाग्यांमध्ये आणि ते मंगळसु त्राला बांधत्यात असं आहे पुजल्यानंतर ते ओटी बहत्यात ना आपण एकमेकांची ह सुवासनी त्या वेळेला तर मग एकमेकीची व टीत घालून कनई त्यांना भांगेत गुलाल भरायचं आणि ते गळ्यात बांधायचं. अस असतयं. हा.. हा.. आमच्याकड पण संध्याकाळी नाही दुसऱ्या दिवशी जेवतात बेंद्राला म्हणजे आदल्या दिवशी आपली वटपोर्णिमा असत्या आणि दुसऱ्या दिवशी बेंदूर असतोय होय की नाही मग ते बेंद्राच्या पोळ्या केल्यानंतर मग उ उपवास सोडत्यात आमच्याईकडं.
हा ते तुमचं कसं कर्नाटकी बेंदुर असल्यामुळं होऊन जातयं हो त्यातनच.
होय.
हा आमचं कस आत्ता हा येणारा बेंदूर.
हा. हा आसुदे की प्रत्येकांची काय असेल ते पद्धत आता जे जे परंपरेनं जे चालत आलेलं आहेत आपल्या पूर्वजांनी ते आपण पुढं न्यायचं फक्त, त्यात काय बदल करायचं नाही आपल्याला किती
माझ्या आमच्या माहेरात पण ना बेंदूर एवढ्या मोठ्या प्रमाणात असतोय बैलांच्या शर्यत
अ तुमच्या इकड शेतीचं प्रमाण जास्त आहे ना आणि जनावरं पण आहेत.
नाही तिकडे नव्हें इकडं माहेर इकडं हाय, हातकलंगडे तालुक्यात हाय. ती ला इकडं हाय, हिकडं पण मोठ्या मोठ्या गावा गावात असल्यामुळं कनई मोठ्या मिरवणुका आस त्यात बैलांच्या शर्यती, कर परत कोण कर जास्त मोठी त्यांना ब क्षीस वगैरे, ढाल वगैरे घोड्यांच्या शर्यती असत्यात त्या दिवशी बघण्यासारखं असतंय ते पण एक ह्य.
होय ना मज्जाच कि मग म्हणजे आपण लहान मुलांना घेऊन जाऊन बघू शकतोय आणि त्यांना पण कळतंय ना आपलं काय हाय काय?
होय होय. आणि मुलांना नाद असतोयं लहान मुलांना आपण म्हणतोयं जाऊ नका पण आपलं च्या पुढं पळतात ती मुलं पहिलाच.
होय आम्ही अजून थांबा-थांबा म्हणून जाऊन रिकामी होत्यात पोरं.
हा हा होय.
ह
आणि काय मग स्वयंपाक तेन झाला व्हय?
होय झालेलं हाय, बनवलेलं हाय.
हा.
आता फक्त खायायचं राहिलयं.
हा हा हा हा.
ठीक आहे, मग आणि, आता काय करताय तुम्ही?
काय नाही, आता तेच मम्मीला जरा जेवणाला मदत करू लागलेलो. आणि आता म्हंटल कॉल करूया. तोपर्यंत एक शेजारचा दादा आलेला त्याच्यासोबत बोलत बसलेलो.
हां.
आता म्हटल फोन करूया. आज आमच्या पण तिकड सासूबाई आज दिंडीतन जातात त्या आषाढी एकादशीच्या.
हां.
तुमच्याकडे एकादशीला आता दिंडी गेली काय हो?
अ आमच्या इथ म्हणजे गेलिया बहुतेक लोक हो गेल्यात वारीसाठी. आणि एक एक आहेत ना आज संध्याकाळी निघतात म्हणजे ते ए एकादशी दिवशी ना पंढरपूरमध्ये पोहोचतात त्यांनी. मग तिथच राहतात एक दिवस पंढरपूरमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथ पंढरपूरमध्ये सोडून ना मग घरी येत्यात. हा द्वादशी म्हणजे एकादशी दिवशी पंढरपूर सोडायच नसतय ना.
नसतेय हां व्हय द्वादशी उपवास सोडूनच सोडायला लागतय.
हा मग ते एकादशी दिवशी तिथे राहतात म्हणजे ती जात्यात त्या हिशबानेच की एकादशी दिवशी आपल्याला ती
हा त्या ह्यान जात्यात ओ.
हां आणि मग आमच्या इथ गेल्यात एक एक वाऱ्या खर जास्त, पण आमच्या इथ कस कार्तिक वारीला जात्यात.
आमचे पण त्या कने त्या आधीच्या दोन वाऱ्या असतात ना कनय आमच्याकडे पण कस हे सगळ कामाच दिवस मग जाता येत नाही ना पंधरा तर आता महिना जातोय. पावसाळ्याचा दिवस हे आता त्याच्यामुळे ते चैत्र आणि माघवारी म्हणतात की नाही.
हां.
त्या वारींना जात्यात जास्त तर लोक.
आमच्या इकड की नाही दिवाळी सु्ट्या असतात ना, त्यावेळेला कार्तिक वारीलाच जात्यात आता जात नाही. कोण आधी मध्ये.
हां हां.
टायमिंग झालय बघा लिमिट.
होय झाले झाले ठीक करू ते कट.
हां कट करा.